हा आज आज येतय का.
हो येतंय पूजा मामीला लावला मी त्यांना त्यांला नाही लागू राहिला.
बरं.
हम्.
आपल्या
हा ना तेच म्हटलं माझ्या अ एकोणीसवा आहे हा आता ह.
हा ते तरी बरं आहे आपल्याला लागत आहे.
ऐकोण होव ना तेच ना बरं आहे. माझे दोन तीन झिरो झिरो चे आपआपच सबमिट झाले होते.
हां
एक काम होतं तुझ्याकडे म्हणून मी फोन केला होतो. केेला होता तू काही उचलला नाही. हा हो एक मिनिट सांगते. ह काही नाही ग आमच्या म्हणजे घरात भाड्या आणि नवीन एक. आल्या काकू तर त्यांच्या मुलाला. ऍडमिशन करायची होती.
कुठे शाळेत.
हा नागवानी स्कूल मध्ये तू तिथेच आहे ना.
हो तिथेच आहे मी
हा तर मग आता मध्यातून होईल का ऍडमिशन
हो होते ना एकदा शाळेत विचारपूस करावी लागेल होते पण
हो का तेच म्हंथ ती म्हटलं ही आहे म्हटलं त्या शाळेत विचारते म्हटलं मी त बाकी सर्व कस आहे मग शाळेच
सगळे चांगलं आहे शाळेचं वातावरण तस
हा हा
हम् टीचर्स स्टाफ पण चांगला आहे स्टाफ म्हणजे असं हे आहे समजून घेते स्टाफ पॅरेंट्सलाही कोऑपरेट करते चांगलं स्टाफ चांगलंच आहे
हा
म्हणजे कुठल्या स्टँडर्ड साठी
थर्डस थर्डस स्टँडर्ड
ह हो का चांगलं आहे ना थर्ड स्टँडर्ड म चांगला आहे स्टाफ थर्डचा
हो त्यांच्या नवऱ्या
हा हा हा
आपलं हच्यात आहे शाळेत आहे आपल्या झेडपी मध्ये
पतात हाव का ह ह ह न हा
पण ते त्यां लाडका आहे त्यांचा मुलगा
ह
मग ते मला किंवा स्पेशल त्याच्याकडे लक्ष द्यायचं
हा हा हां
ह जास्त लक्ष द्या तुम्ही बाकीच्या मुलांपेक्षा आणि त्याला मारणं वगैरे काहीच नाही
ह हाव का आजकालचे पॅ फ्रेंड्स वेलकम हाव ना आजकालचा पॅरेंट्चा हाच प्रॉब्लेम आहे माझ्या मुलाला मारू नका दटवू नका. काही करू नका तो अशन कसा पुढे जाणार आहे ना खरंच एक दोन मिनिट हार्डली आहे
एक दोन मुलंच असतात कोणाकणाला तर एकच असते मग ते इतके लाडायचे असतात आम्हाला एकच मुलगा आहे आणि आमचा एक कु य काल का टेनशन लं त्या टेन्शन आलं अभ्यासाच अस तस
हा हा पई माझ्या क्लास मधली मुलगी
हम्म हम्म बोल.
मधली मुलगी, म्हणजे मी तिला फक्त रागावलस काहून की ती क्लास कप्लीट न्हवती करत. मग दुसऱ्या दिवशी म्हने मी शाळेत जात नाही फक्त तर मी तिला रागवलं होतं.
बापरे! आता काय रागवाव नाही का?
आता रागवाय नाही का? अन नायकेला तिकडूनही बोलणे. केलं. ती की -म्हणजे दाय केल तिकडून ही रागवलं तर तिकडून ही आपल्याला बोलणच. काय कराव काय समजत नाही बापा पॅरेंट्सच.
त्यांचं तर उलटच आहे म्हणे, आम्ही म्हणत होतो म्हणे क आमच्या लेख लेकरांना तुम्ही मारा, त्यांनला हे करा पण आता तर उलटच की बा, तुम्ही मारू नका काहीच करू नका.
हा, हम्म. ह, हो. हाव ना, आजकालचे पॅरेंट्स. आजकालच्या पॅरेंट्स मुळेच चित्र वाया चाललं, दुसरं काहीच नाही पॅरेंट्चीच गलती आहे.
एकदा पप्पांची ती मॅडम आहे ऑफिस मधली. ती पण तलाठीचाय निमानि म्हणून हाय तिचं नाव.
निमाणी हा हा हा.
ह नेमाने मॅडम. तिचा मुलगा बापरे! इतका म्हणजे अका तू हे हाय. असा.
ह ह. हाव का?
अ ती त इतका ती त्याचा लाट तर असा आहे, की बसरे बस. जे म्हटलं ते, जे म्हटलं ते.
हो.
तर तो त्याला हे आवडते, चिकन तर मग ते शिकविल ट्राय केलं हो पीस. तर मग पाह की त्याच्या ठेव मग. त्या मॅडम नाही खात पण
हा हा. हॅलो! हॅलो! बस हम.
मॅडम मग
आवा हा आवाज कट होत आहे. हा, बोला.
हा इतका धिंगणा केला म्हटलं त्यानं बापरे! त्याच्या आई त्याला काही सुद्धा म्हट
हाव ना, ते आपण दुसऱ्याच्या घरी आलेलो आहे. काहीच नाही.
आणि इतकं त्याला बाळा बाळा म्हटलं बापरे!
आपलं आपण जर असल तर, आपल्या एक दिली असती
एक दिली असती ठेवून. किती लहान असन काही असन लहान नाही आता तो, मोठा होत आहे ना. त्यांना कधी लागल मग वळण?
आताच तुम्ही नाही लावसाल तर, कधी लागेल म हा.
तेच ना.
हो ना,
आपले पॅरेंट्स लोकांचीच चुकी आहे यात सगळी.
हा
हम्म त तुमच्या शाळेत तर खूप माहिती पडत असं लशी पॅ
हो बापा आम्ही तर म्याड होतो रोजची काही ना काही कंमप्लेंट अस रोजची कोणाची ना कोणाची
बसन कायकराव काहीच समजत नाही आजकाल
ह ना
शिक्षणही आजकालचं खूप कठीण झालेलं आहे
प्रोटीन रे आपल्याला काहीच नव्हतं फर्स्ट स्टँडर्ड मध्ये काही होतं काहीच नाही त्यावेेळेस म्हणजे मागच्यार्षच असिल्यामुळे एवढ टफ नव्हता ह या वर्षीचा्ट सिलेबस असा टॉफ आहे एनवायर्मेंट सायनसचा
पडे तुम्हाला पण आधी अभ्यास अभ्यास करून जावं लागत असेल शिकवायसाठी
मंत्री पेअर करून जावं लागते ना
हा हेच ना एक तर आपल्याला ते काही नव्हत तर तर काही समजतच नाही हम्म सर्दी खूप झाली वाटते तुला
हो ना सर्दी सर्दी म्हणजे माझी आतपातीच आहे बाहेर येऊचणार राहिली आता वाघ घेतो रात्री झोपता नाहीता
हा आ वास घेन र
हम्म हळदीचं दूध के वाप
हो हळदी दुधानं कफ जास्त होते कफ
ना हदी त पाणी प्या लागेल नाही नाही तर गुळ्याच्या हळदीची गोळी
गोळी घे हा गुळाची हळदीची गोळी घे पण दूध नको घेऊ त्यांना वाढते जास्त
होा का मी तर आज सकाळी एवढं मोठं दूध पिलं
नाही ते त्यांना जास्त वाढला कफ खोकला वाढते
ह हा
त्या नाजूकपणान हे केलं मग तेवढं ते वाढत जाते
हे होते हा
मण आता बरं नव्हतं तरी मग मी एवढं त्याच्याकडे लक्षच दिलं नाही जाऊ देे म्हटलं फक्त एक दिवस जास्त होत तर मग तेव्हा मी हे झाली जरा
ह तेथ इग्नोरच करायला लागते त्यां ते ज आपण बा बाबू करून बेसला तर मग तिथ ल होत
ह ते खूप होते ते स आधी सर्दी खूप बीमार असल्यासारखं वाटतेंय मग
हा
ह ते वडा सांबार मस्त होते पण कसे बनवतात काय माहिती
हा न कस बनवल होत काय न
ह ते ट्रिक त्यांची सांगत नाही ते लोक
नाही सांगत होते
हम् हम हम
जे
गोळ्या वगैरे घेऊन घे माज
हो आता घेतो म सर्दीची गोळी आहे का तुझ्या घरी
सर्दीची गोळी का थांब विचारू दे होम सर्दीची गोळी आहे का?
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो